काय नाय बघ हाय जेवण, आता जेवलो बघ तू जेवलीस काय?
हा माझं पण झालं बग.
हा, झोपलित का पोर?
हो, नाही ती झोपलेली मगाशी उशेर.
ह-ह, ह-ह चालते आ, तेचा क्लेम हे सेस ते कॉम्प्युटर बद्दल राहिल थोडंसं बोलणं आलं आणि परत राहिलं म्हणताना आणि म्हंटल बोलूया त्याच्यावर, होय, एस. एस. सी. आय. टी. मध्ये एक्सेल तेण झाल असणार की?
होय-होय झाले एक्सेलच ले वर्ड
पावर पॉइंट
झालय होय. तुझं काय काय झालंय मग?
माझ पण एम एस आयच टॅलियन टायपिंग झालय बघ.
होय तिनी केलीस होय.
तिनी पण केलोय बग, टायपिंग मध्ये काय तीस, चाळीस तीस, चाळीस असं अ स्पीड असतय. मराठी टायपिंग, इंग्लिश टायपिंग असं असत. हां. आता कॉम्प्युटरशिवाय काय चालत नाही परत आता एक्सेल मेन महत्वाच आहे नाही कुठं पण गेल तर आपल्याला टॅली करायला लागतय अ म्हणजे असं डी मार्ट मध्ये म्हण कुठ मोठ्या मॉलमध्ये तेन काय तर
कुठं पण आता जॉब असला कने जॉब लागणार असला की टॅली एम एस सी आयटी सी टीच, टायपिंग च सर्टिफिकेट लागत्यातच. कारण ते मेन बेस आहे ना सगळ.
होय होय आणि टॅली ला कसं ते म्हणजे आपण - आपण करत बसणार करत बसलं की वेळ लागणार नव्ह टॅली गणिताचं आकडे मोड करायला त्या कॉम्प्युटर मूळ पटापट होतय आणि पुढच्या व्यक्तीच पण वेळ वाचतय ग. हम्म.
वेळ वाचतोय आणि कसं आता कसं पण तेच्याना स्पीड वाढल्यामुळ कसं आता कसं लोकांचं जास्त म्हणजे आता समज बाजारात वगैरे गेलं की लोक किती भरपूर येत्यात मॉलमध्ये मग त्यांचं सगळं फास्ट व्हायला पाहिजे ना. मग त्यामुळं त्याच स्पीड पण वाढवायलाच पाहिजे. त्यामुळे एकदम परफेक्ट पाहिजे आपण
होय. म्हणून तर ते टॅलीमध्ये तर स्पीड असतात की.
हम तेच की टायपिंग मध्ये
होय होय.
टायपिंग फास्ट पाहिजे.
फाय जी बी हो आणि कॉम्प्युटरमध्ये कसं मी व्हय कोल्हापूरमध्ये शिकलोय बग होय होय. तू कुठे शिकलीस?
मी आमच्या गावात क्लासेस होते ना एस बी एमचे.
हां हां.
हा तिथेच क्लास लावलेला
हा हा चालतय चालतय होय बाई शिकायलाच पाहिजे ते, आमच्या तिथे असं बॅच प्रमाणे बोलवत होतीत बघ म्हणजे सका सकाळचं एक बॅच, दुपारच एक बॅच, संध्याकाळी बॅच अस घेत होतीत. असं ते एम एस सी आय टी ला अस पोलीस वकील तेन पण येत होतीत बाई, म्हणजे किती महत्त्वाच आहे बघ ते.
होय होय भरपूर महत्वाचचा आहे ते कुठं पण जा एम एस सी आयटीच सर्टिफिकेट घेतल्याशिवाय
होय होय आता पोस्ट ऑफिसच पण जागा निघतात बघ पोस्ट ऑफिसच तेन
हम्म.
त्याला पण एम एस सी आय टी सर्टिफिकेट असेल तरच फॉर्म भरा अस तेज अट आहे.
होय होय तसच आहे. हूम.
हूम आणि काय म्हणतेस मग? होय दादयाची पेंटिंग वगैरे करती तीस काय? शाळेत असताना पेंटिंग ग! कसल मजा येत होती, ते करायला पेंटिंग
ते आस्वले सर म्हणून होते, वनमोरे सर
हा हाम. आणि कसं आता विज्ञान पण, किती पुढे गेलंय बघ की आता? नासान कसल बसल शोध लावालय. रा यान तेन सोडाय लागलय मंगळावर तेन बककी त्याच्यामुळ
जगरे कळत्यात नाही.
कळतय कळतय आणि कसं मेन बकी आणि सगळं. हे केलीस की आणि कॉम्प्युटरवरच येतय, ते म्हणजे ते कॉम्प्युटर हाय म्हणून ते सगळं त्यांना कळतय.
चालू हाय, व्हय व्हय सगळं कॉम्प्युटर वर अवलंबून, आहे ते पूर्ण ह्याच्यात सगळ कम्प्युटरच्या हेज्याना, सगळं बनवलेलं हाय ना, म्हणजे सगळं तंत्रज्ञान तंत्रज्ञान, परत सगळे मोटर्स काय तर त्याचे
इलेक्ट्रिकल पार्ट सगळं होय होय.
सगळं कम्प्युटर मुळ झालय.
मग. आणि बघ की आता, पृथ्वीवर गु गुरुत्वाकर्षण असतय म्हणजे आपण स्टेबल राहू शकतो न्हव. तीर असं उभारू शकतो, तर आकाशात तेन बघ की, कसं आपण राहू शकत नाही ग तस स टेबल, तिथं हे च अ ग्रॅव्हिटीच नसतय तिथं
कसं झालं लोकसंख्या वाढाल्या ही पृथ्वीवरची जागा लोकांना मावण झाल्या,
हो हो मग ते कसं विमानते म्हणजे काय, कस सिस्टम केले, विमान कस अंतराई राहतय आणि उघडत जातय ते -
तेवढा कमीच आहे एवगा अभ्यास आहे ते म्हणजे.
त्याला पीएचडी ते करायला लागते ना होय सायंटिस्ट बनायला पीएचडीतन करायला लागते.
ती त्यांनी किती अभ्यास केला असेल त्यांनी किती, कि त्याच्यात आयुष्य घालवलं असेल तेव्हा कुठे त्यांनी एवढा, म्हणजे एवढी मोठी हे करायला लागली झेप घेतल्या त्याने,
हो हो आता मध कसं ते युद्ध चालूत बघितलीस का इराणीआणि रागच ते हम् धोकाच होते कि भार ताना काहीतरी थांबलं वाटतं भारताला बर काय एवढं हे - पेट्रोलच्या दने मारलात की बा पेट्रोल पेट्रोल चे दर वाढल्यात परत खाण्याच्या तेल तेलाचे दर वाढलय,
होय तेच की आणि त्यात वर्ण निसर्गाने पण असं करायला लागले की पाऊसच नाही झालाय,
अग माणसंच त्यास वाजायला वागा मग वागा लागलात काय करणार झाड तोडा लागलात, झाड नसल्यामुळे मग ते सगळं हेवाले
होय ते त्या सगळ्यामुळं सगळं च
आता हो आणि हे कसं सगळं, वाहतूक पेट्रच मन डीझेलचण सगळ पाण्यातनच वाहतूक कत्यात हम्म.
होय होय.
ह्याला पण जहाजला म्हण ह्याला म्हण त्याला पण लागत असणार की डिझेल पेट्रोल तेन तरी आणि आपल्या कड बरं म्हणायचं बाई दुसरीकडं तेन किती हाल झालंय खाण्याचं बी हाल
खायचं पिण्याचं पाणी नाही एकेक गावांना.
आणि बघ की आता गॅस टॉकी एकोणतीस रुपयेनं वाढलंय बघ गॅस
कसं क सांगू काय? गरीब लोकांच तेन म्हण असं म्हणजे पण साठवलेले वगैरे आहेत की नाही त्यांचेच दिवस आहेत बघ आता आपल्यासारखे असं रोज मिळवून रोज खाणाऱ्यांच काही नाही बघ आता काहीच नाही शिल्लक किती शिल्लक ठेवतील तेवढं
शेतकरी मरतोय बघ बाई.
होय होय शेतकऱ्याचं भरपूर हाल आहे.
बघ की आता सहज बघ कपडे आणायला गेले हां होय होय नुसता नोकरी नोकरी म्हणा लागल्यात अगं मुलीच देईनात आणि शेती म्हटलं की मुलीच नाही म्हणतात. म्हणताना आता जास्त नोकरीला डिमांड आलंय.
पण काय करणार आहे शेती पण लोक करणाच आता काय कराल्यात फ्लॅटच पाडल्यात शेतीच्या जागी.
होय हो हम्म बाई आमच्या इकडे प्लॉट क नाही होय होय आमच्याकडे प्लॉटला क नाही आठ लाख रुपये गुंठा आहे बघ. होय खरं प्लॉट पाडाय लागल्यात का म्हणजे शेती करायची नको झाल्या म्हणू दाम प्लॉट पाड आणि शेतीत पण कसं सगळं लागवड हे ते व बघ की शेम पाऊस वेळेवर पडत नाही हम्म पाऊस वेळेवर पडत नाही लागवडच तेन तरी वाढलं परवा आंदोलन त ब बघितलीस ना
होय होय सगळं ऑनलाईन करायचंय लागवड वगैरे ते पण डूब डुब्लिकेट वगैरे करायल्यात.
होय ते बी सगळं ऑनलाईनच होतं बघ सगळ मग असं गरीब शेतकरी म्हणजे जे शिक ले नाहीत आधीचे लोकं असलीत आजोबा आपला तेन वयांचे तर तिनी कसं करणार सांग?
आता ते सरकार वि विचार करायला पाहिजे सगळ्यांच्या दृष्टीनें एखादी वेळेस चांगली गोष्ट आहेे की काहीतर म्हणजे भेसळ बेसळ करा यल्यात म्हणून सगळं ऑनलाईन चालू आहे सोड काय
खरं तसं नको पाहिजे आधीची बघ की होय बघ आता शेती काय नुसतं घरात ली शिकलेलीच माणसं करतील असं काही नाही आधीची लोकं आजोबा वगैरे असली तर करणार करणारच नाहीत अ करत्यात परत आता जॉबला त्यांची मुलं जर जॉबला असली तर ती जाणार फक्त पैसे पाठवणार त्यांचा आईवडीलच करणार मग त्यांना यायला नको ते सगळं ऑनलाईन तसं करायला? ते पण विचार करायला पाहिजे.
हे सगळं असं वाढलंय म्हणताना लोकं प प्लॉट पाडायल्यात प्लॉट माडाल्यात त्यामुळे सगळं महागाई वाढाय लागलंय.
हां प्लॉट का पाडायल्यात अगं हे निसर्ग पण साथ देत नाही आणि ही एवढी महा गाई पेटल्या मग काय करणार? काय तर घातलं की
हे माणसच कारणीभूत आहेत गं म्हणजे झाडं तोडाल्यात व्यवस्थित हे नाही दूषितपणा कारखाने बीरखाने वाढ
ह्या अवकाळी पावसानं तेन लय नुकसान होतंय गं.
होय होय भरपूर परवा आलेलो भरपूर केळीच्या बागा म्हण.
कापसाचं आणि द्राक्षाच बघितलीस काय? होय.
होय. लय भरपूर नुकसान झालय शेतकऱ्याच
चालतय की या विषयावर कंटिन्यू आपण बोलूया पुढच्या कॉलवर
होय होय चालेल.
हा.
ठेऊ का?
हा ठेव.